को दर्द सुनाय बाबा हॅलो ह कोमोल तई
आवाज आला का
हो आला
आज काय काम केलं
आज किशशी मिीटिंग घेतली होती मॅडमांना बोलावलं होत मिीटिंग घ्यायला
आसाा
माले होते क बला हम्म साडे दहा वाजेला
साडे दहा वाजेला हा मुली झाले
हो झाल्या होता जेमते गोळाात ला ना घरी जाऊन जाऊन सांगितलं यथच न द्या तुम्हाला हे देणार ते देणार असं म त्यांना आणलं बोड बळजबरी
ह
याताच नाही मुली आणि असं दहा दहा दहा मुडी झाली आहे तिकड श तिकडे कमी आहे ना मुली पण अ एकडच्या हो अंगणवाडी दोनशेपेक्षा जास्त आहेत
हम हम
कमी आहे
तर एक कत्री घेते मिेटिंग का वेगवेगळी घेते
वेगवेगळी एकत्रच का नाही घेत है?
असं का?
हां
हां
गॅस तुम्ही काय काम केलं?
आज मी दोन स्कं स्कंद मातेला गृह भेट द्यायला गेली होती.
हां
अजून लो करणाच्या दिवशी एक मात त आलीच नव्हती गरोदर माता.
हो
तिच वजन घ्यायला असं गेली होती
असं का माझे पण चार माता बाकीे वजन घ्यायचे.
हां
तिथच मला जायच जायलाच टाईम नाहीये. माझ सोबत पण हे मुलं पण येतात ना म्हणजे पिशवी धरून. मला म्हणजे एका हाता ताने उचललं जात नाही काही नाही नंतर जाणार म्हणून हो
हा तर तुझा बरं आहे का आता?
थोडं पण जास्त अजून जड काम नाही करत आहे तरास होतो.
हां मग पर्स मध्ये टाकून घ्यायचं वजन हां पर्स मध्ये टाकून द्या घ्यायच आणि जायचं लहान आहे गावात तर लाजचं वाटत ते तर
म्हणून नाही घेऊन जात ना परस मध्ये, तू कशी घेऊन जाते? हो किशा मध्ये परत घेऊन कुठे हो फिरायचं म्हणून काय घेऊन नाही जात. मेडिकलला सुद्धा लाज वाटते खरंच. घेऊन यायला लपून आणते मी हम्
तुझा मुलगा आहे ना मोठा त्याला घेऊन जायचं त्यां
ते पण पैसे मागतात, अर्धय म्हणजे नाही सांगून दिले ना हम् लगेच ते पडून येऊन लागतात. म्हणजे एक ग एक गरी पण नाही विसरत देेतात देतात येऊन लागतात तू काहीच नाही देत लागतात पैसे पाहिजे त्यांना
हम्म हम्म
तुमच्यासाठी करता येणार आहे असं सांग काय करतय तो आमच्यासाठी आदि सांग म्हण
हम्
मोठ्या आहे पण काय नाही अक्कलच नाही ज्याना म नाही
हा, त्या दिवशी ी आरोग्या तपासणी झाली होती तोच मोठा मुलगा का
अ मोठा मुलगा नाही तो नाही त्याच्याहून मोठा आहे
अझून मोठा आहे
हो तो तो आता पाचवी मध्ये आहे तो सातवी मध्ये आहे
मोठा
होलागऊ का हो मराठी शाळेमध्येस शिकतो ना
हम्म हम्म तरी पण मोठे मुलगे आहे माझी अ या वर्षी आता पाचवीला बसणार आहे जाणार आहे ती
असा
हम्म मोठी मुलगी
म मोठी मुलगी नाही का
हा मोठी मुलगीच आहे
मला काही नाही मुलगी बी नाही ना मुलंच हाय दोन पण ऑपरेशन करून घेतल
माझं पण ना एक भाऊ आणि एक दिदी झाली पण आता अजून काही ऑपरेशन पण नाही केलं ना एवढेच मला पण
एवढ एवढ एवढच पड पर्वा. होणार आपल्याला, पण जास्त काय.
हा.
हा कोणा कोणाला कॉल केला होता रविवारीला.
नाही वार काल का? काय कोणाला? कोणालाच नाही केला, फक्त मॅडमांने मला कॉल केला होता. का मी लावलं होता तेच मला हा मॅडमांनी कॉल केला होता. हो रविवारच्या दिवशी कोण लावता का ग तुम्ही?
आ.
रविवारच्या दिवशी पण लावता.
हा ना रविवारच्या दिवशी पण लावतो.
तेज जो काय सांगू रविवारचा दिवशीच सुट्टी असते म्हणे.
हा ना तिला पण, असं सांगितलं रविवारच्या दिवस. सुट्टी असते ना गं अस, तर आ मोबाईल मध्ये कशाची सुट्टी पैसे कमवायच आहेना आपल्याला असे म्हणते ती,
माया तस समुंदर मदल. म्हणून तुम्ही रविवार रविवार बंदच करून दिला. नाही तर नाही झाले माझे चार कॉल बाकी आहे हायं अजून.
माझे तर चौदाच कॉल झालेले आहे ना.
चौदा झालेले.
हा.
माझे चारच बाकीे आहे आता.
तीस व्हायला.
हम्म.
हा. नाही ते माझ म्हणजे फार्म भरलं जात होत ना.
हो तेच्यामुळे, माझं पण तसच झालं ना, म्हणून तर ते राहिलेले असत. तीन.
हम्म नाहीतर माझे पण झाले असते. मी पण कोणाकणाला लावले असते.
दणवंती ताई साडे दहा वाजेला लावलेली होती फोन ती मला.
हा. वाज रविवार आहे ना, असं सांगितलं तिला. तर नाही रविवारच्या दिवशी पण बोलायचं ना मॅडमांनी मला कॉल केला होता असं म्हणत होती ती
हा मला पण केलं होतं मणा अजून मॅडमांना सगत पुरेवार आहे ना मॅडम मस्त सुट्टी येणार कस काय गवार सांगायचं ते पण
तुमच्या सोबत फ्री राह ते ना ते विचारून घ्यायचं तुम्ही
हिराज मग तेच ना विचारलं ना त्यान हो बेस पैशा अस असहा म ते
आपल काम काम करायची सुट्टी असते ना मोबाईल मोबाईल मध्ये कशा सुट्टी ना ग
हो तेच तर हम्
आपल्या विचार म्हणजे तसं री रविवार आहेत रविवारच्या दिवशी कोणाला स्कूल करायच नाही
हो तस आपली सुट्टी तस मोबाईलची ऑनलाईन कामाची कशाला सुट्टी तेसणार
हम्म परवा पण सुनीता ताईनं लावलेलं होतं मला पण माझ्या पन पण तिला कॉल पोहोचत नाही तिच्याकडनं पण कॉल येत नाही
दन आता ती लावून घेते ना
कोण
रवती ना
नाही सुनीता ताई ग सांन शैलीवा
ती पण आता लावायलाच बंद करून दिली काय करून मी आता लावला होता तर शेतातून आता जात आहे गावामध्येच रस्त्यातच आहे असं सांगत होते त्यांचे मिस्टर बर जाऊन ला त सांगून येत
हम् हा लावते ती तिला जर सांगितलं का लावते तू फोन लाव असं तर लगेच कॉल करते ती
आणि असं पण को करून विचारते कंप्लीट आई तुला करू करू का असं
हो
हम
विशालाने काय होतो ना विशालूनच घ्यायचं ना
हा ना
हम
पण सकाळी लावलं का कामा ला आज असतात ना हा मग रात्री वेळ बस भेटतो ना मग स्वयंपाक करून जेवण करून मग कोणा कोणाला कॉल करतात मग आणि वेळ पण खूप होऊन जात दहा अकरा अकरा वाजून जातात
वाजून जातात त्रिपंधन होता याकरा दहा वाजून साडेदहा लावलेले होते अजून मी आता मी सुमता लावते तसं काय सांगत होते ते
हा-हा,
हो ह ते मग. तुम्ही त्याला लावला असेल म्हणून.
त्यांना सुमित्राला का?
सुनीता.
सुनीता का हा लावते ती. म्हणजे आणि ते अनिता, अंजली, सुमित्रा त्यांच्या सोब त्यांचे भांडण झाले, ना त्याच्यामुळे त्यांना कॉल करत नाही ते.
हो-हो ते लावलं असत ना त्यांना.
हम्म चांगली आहे ती. पण असं काही पण बोलतात. ना ग त्यामुळे.
हो,
असं कोणाला नाही बोलायचं बाई.
हो.
मनाला लागणार असं नाही बोलायचं कोणाला
ते पण त्यांच घर अस छत हा आपण आपल्या घराशी खा काय मग दुसर्यांना काही सांगायची गरज नाही ना
तरी पण तिला कसं उद्धट शब्द बोलून टाकली ती
ह
की मजाक मध्ये नाही सीरियसली बोलली असेल ती
हा तसच असेल कुत्यांचं
असंच आपण ती सोबत बोलल का किती बोलते ती
ते अ हा जन्म इतिहासचा डेटा प भरायला पण गेलेले होते त्याच्या मित्रा ताईच्या घरी
कोण?
अनिता
केव्हा?
हम मे महिन्यालागे
मे महिन्यामध्ये त्यांच्या घरी गेलेले होते ते
हा ना ती कोकिड्या, अंजली, अनिता, सुमित्रा एकत्र जोड्या होत्या त्या
तिथ तिथं जाऊन भरलेले होते त्यांनी
म त्यांच्या गावाला काय इथं
लंगडी ला
लंगडी ना तरी अस समंदाकडे नाही आले ते
असय त्याकडे नाही
काय ती त
हा ना आपल्याला एकत्र काम करायचं आहे काय गावातले गावात असं नाही करायचं नाही
मग सांगून दिलं असताना ति तस तिने काही सांगितलं नसत नाही मी नाही करून देत असं काहि सांगितलं नसत करून दिलं असत. तुमच्या मनाला तस लागत असेल म चालेल
हा. कोणाला पण असं बोलायचं नाही का ताई आणि पण एकत्र काम करताय ना कधी त्यांची मदत लागून जाईल आपल्याला तर कसं बोलायचं त्यांना ते विचार करायचं ना
हम
आम्ही सुरेखाला पण लावलेल होतो का सुरेखा शपथ खात दिवशी बोलली होती का तू
काही नाही ना
नाही का
नाही एकदा लावलं होत पण ते‌ दवाखान्यात होती म्हणून काही लावलं नाही
हा ना ती म्हणजे दवा आणि आता आणि कुठ कुठं असते ती मी पण लावलेली होती दोन तीन दिवशी
हम्
ह मी ह्या त्या कामाला आलेली आहे असं म्हणते ती त्याच्यामुळे मग त्याच्या सोबत
माझी पण नाही माझं पण नाही झालं तुझ्यासोबत
गीता ताई बोलते पण ते कोडपांढरीेला रेंज नसते हा टेन्शनच नसते तिच्या कडे गीता ताई कडे
फक्त